हॅलो हॅलो हा नमस्कार मॅडम
नमस्कार बोला.
हा मी कार्या कार्या ॲप तून बोलत आहे मी
हो हो बोल हो बोला ना
हा हा तर काही विषयांबद्दल चर्चा करायची आपल्याला तर मी म्हणजे आपण आ. विषय निवडायचा आहे तर त्यात अ शहरीकरण आणि ग्रामीण भागाची जीवनशैली आणि शहरी भागाची जीवनशैली थोड त्याबद्दल आज बोलूया चालेल.
हो चालेल.
हा... तर आमच आता कसं होतं की दोन वेगवेगळ्या पिढ्यांमध्ये अ दिसत एक आपली आईवडिलांची पिढी किंवा एक आपली पिढी नंतर आपल्या मुलांची पिढी प्रत्येक पिढीमध्ये नाही का फरक आहे प्र प्रत्येकाच्या जीवनशैलीत फरक आहे‌. हा जसं आपण आता गावाकडे बघितलं तर अ पहिले कस चूल होती चुलीवर स्वयंपाक होता. हम्म. त्यामुळे त्यामुळे अ म्हणजे ते जेवण ते आणणं सकस होतं. आणि चुलीवरच म्हणजे शिजायचं पण चांगलं त्यानंतर भाकरी म्हणा हे म्हणा ते चुलीवरचे जास्त छान लागत होते.
हो.
व म्हणजे व्यवस्थित ते शिजलं जायचं अन्न तर ते म्हणजे पोटात गेल्या होते पचायचं पण तसंच
हो चुलीवरच्या असून प्रकाची टेस्टच वेगळी असते.
टेस्ट वेगळी लागते त्या म्हणजे एकदम मंदाच्या वती होणाऱ्या भाज्या त्यामुळे ते हळूहळू आहारवरती शिस्ते भाजी तर ते वेगळी चव उतरते त्या मसाल्याचे भाज्या म्हणा किंवा आपल्या सुक्या कुठल्या भाज्या
आणि कोणतीही साधी भाजी केली तरी ती छानच लागायची चुलीवरची
हो.
हम्म. त्यानंतर जे म्हणजे अन्न म्हणा तिथे कस आपलं ते शेत वगैरे असल तर तिथल्या तिथे भाज्या नाही का ताज्या भाज्या लावलेला असायच्या हा मग जसं पालक लावलेला असायचा मिरची, म्हणा लिंबाची झाड म्हणजे सगळं आपण जे पाहिजे ते तिथे आपलं स्वतः ते नाही का पेरून उगून आणि ते ताज अन्न
ताजं ताज बरोबर, हो. ताज्या अन्नाची ही चवच वेगळीच असते.
चव वेगळी असते आणि त्याच्यामध्ये जे प्रोटीन्स न म्हणजे त्याच्यामध्ये जे जीवनावश्यके जे घटक अस तर आपल्याला शरीरा साठी पौष्टिक असणारे ते ताजे ताजे तशीच बनून मिळाल्यामुळे एकदम म्हणजे शरीर पण चांगले राहात.
शरीर आपल्या आरोग्यासाठी खूप छान ये ते.
हा आणि कसं सग सगळ्या प्रकारचं अन्न मिळायचं म्हणजे पालेभाज्या म्हणा किंवा कडधान्य म्हणा. तर म्हणजे सगळं असं ताजं मिळायचं आणि लगेच बनून लगेच. खाल्ल्यामुळे ते तसच म्हणजे शरीराला पण ते चांगलं लागायचं चांगल्या पद्धती तिने अ शरीरात पण ते हे व्हायचं तसं आता आज काल कस शहरांमध्ये फ्रीज आहे जसं फ्रीजमुळे कस झालंय कि भाजी आपण जसं एकदम आणून ठेवतो आठवड्याची भाजी. आता इथे कसं म्हणजे शहरांमध्ये काही लगेचं सगळं ताजं रो रोज मिळत असं नाही होत. हा म्हणजे आलं तर भाजीवाल्यांकडून आपण घेतो. म्हणजे नाही का जे शेतातन वगैरे घेऊन येतात वगैरे अस. त्यांच्याकडन आपण घेतो.
घेतो, बरोबर.
हा पण ते आपण आपल्या ह्याच्यात
हो तेही आपल्याला ताजे मिळेल असं म्हणजे आपल्याला ताजं मिळणार आणि आपल्याला वाटतच नाही ते आपल्याला हो ते की ताजच देतीले असं नाही. ते असतात त्यांचे व्यापारी जे माल भरलेले असतात ते देतात एक दोन दिवसात किंवा किती दिवस लागतात त्यांना विकायला
बरोब बरोबर आणि आपण पण म्हणजे आल्यावरती काही लगेचच निवडत नाही आपण फ्रीजमध्ये ठेवतो. हा फ्रीज मध्ये आपण ठेवतो आठ दिवस तीच भाजी आपण वापरतो. तो रोज एक एक एक त्यातली
हो बरोबर.
मग त्यामुळे ते म्हणजे त्यात जे काही म्हणजे फ्रेश असत ना जे त्याच्यामध्ये अ असतात घटक ते सगळे आपण म्हणजे नाही का फ्रीजमध्ये ठेवून त्याला आणखी हे करून, हा जा मी बघते. त्याला आणखी आपण हे करून त्यातले घटक कमी करतो आणि मग ते खायला घेतो. तो म्हणजे तसं बघायला गेलं. शरीराला त्यातलं काही मिळतच नाही तसं बघायला गेलं तर.
बरोबर.
मग ते असं शरीराला मिळत नाही तर मग ते सारखं आजारी पडणं. किंवा नाही का सारखं दवाखाना दवाखान्यात जाव लागत. तर छोट्या छोट्या गोष्टींना म्हणजे सर्दी खोकला म्हणजे लगेचच छोट्या छोट्या गोष्टी शरीराला बाधतात. कारण म्हणजे तस अन्नच तस म्हणजे खायला मिळत नाही ना तेवढं ताज म्हणा किंवा तस सकस. हम्म जसं म्हणजे गावाकडे जस सगळंच ताजं मिळतं लगेचच खात. येत तिथेच त्यामुळे शरीर चांगले राहत होते. छ छ आजार म्हणे क य नाही मि आड का त्यां खोक
खकलं झालं हो आधीचं जेवण चुलीवर बुहायचं म्हणून ते पौष्टिक असायचं आताच गॅसवरर जेवण असत.
बरोबर गॅसवर. जस आपण शिजवतो चुलीची चव गॅसला कधीच येत नाही.
नाहीयेत आणि हे किती म्हटलं तरी पण गॅसवरती सीझन आणि चुलीवरती तिशी जोन दोन्ही मध्ये फरक पडतो.
हो खूपच.
पडत हा. ते कसं आपण आहारावरती सरपणावरती असं एकदम ह्याच्यावरती म्हणजे सगळं नॅचरल गोष्टी वापरून आपण ते बनवतो.
बनवतो बरोबर.
इथे म्हणजे कधी आता म्हणजे आपण गॅस वर म्हणल्यावरती डायरेक्ट. आ जाडवरती आपण भाकरी नाही का हे करतो भास. नाही म्हटलं तरी ते गॅसचा पण परिणाम होतोच ना त्या नकरी म नाही म्हणलं तर काहीतरी त्यात जातच असणार.
जातात.
हम्म आणि त्याच्यामुळे अ नाही म्हटलं तर त्याची प्रत कमी होती जसं आपण गावाकडे खातो त्याच्यापेक्षा. हम्म. हम् त्यानंतर अजून मुलांना म्हणलं तरी खेळायला ती कडे भरपूर असायचं म्हणजे गावामध्ये खेळायला जागा मुलांना भरपूर त्यानंतर लक्ष देणारे घरात भरपूर माण असल्यामुळे लोक असल्यामुळे. हम्म त्यामुळे मुलांना म्हणजे खेळायला भरपूर मोकळं असं वा तावरण तिथं मिळत.
नाही ते मला.
मध्ये
आताचे आताच्या पालकांनी मुलांना शाळेतही अडकून दिलेले आहे.
हो आणि शहरांमध्ये पण कसं होतं जागा पण नस ते ना तेवढी कि हा आणि जास्तीत जास्त कुठे पार्किंग मध्ये किंवा बिल्डिंगच्या खाली
ग्राउंड बरोबर तेवढच अस तेवढंच असत हो.
हम्म आणि त्यांचं म्हणजे आयुष्य पूर्ण शाळा, स्कूल स्कूल झालं की अ नाही का घरी. तेवढ्यातच म्हणजे आयुष्य त्यांचा दिवसच तसाच जातो त्यांचा.
ब शाळा ट्यूशन
हम्म.
खेड्यामध्ये म्हणल्यावर मुलांना खेळायला जागा पण नसते. आणि मनसोक्त मुलांना खेळता पण येते आणि एकदम हो आणि हवा हवेत काहीच प्रदूषण वगैरे काहीच नसतं खेड्यामध्ये. शहरामध्ये हव्यामध्ये भरपूर प्रदूषण असत आता खूप मोठ्या मोठ्या गाडे होऊन गेले म्हणजे जसे काही ट्रक काय सर वगैरे हे सर्व होऊ गेले अख्खे वायू प्रदूषण करत जातात.
हो आणि मेन म्हणजे हम्म हम् हम्म बोला बोला.
आणि मेन म्हणजे खेड्यांमध्ये जास्तच करून आपल्याला ज बैलगाड्या वगैरे हेच ब बघायला भेटतात सायकल वगैरे हेच बघायला भेटतात. जास्त जास्त राहणे की टू व्हीलर फोर व्हीलर बसेस आणि असं शहरांमध्ये म्हणलं की हायवे ला हे ट्रक वगैरे चालतात त्यामुळे त्या ट्रकांच धूर ते पूर्ण वायू प्रदूषण होऊन जातो एकदम दमट वातावरण असतं शहरामध्ये. आणि खेड्यामध्ये एकदम खुलं वातावरण असतं काहीच नस त्याला मुलांना म्हणून खेळायला मज्जा पण येते. आणि त्यांच्यासाठी चांगलं पण असतं खेळण मुलांसाठी.
हा तेच ना आणि मेन कस होत जितकं खेळल तितका व्यायाम हो तो त्यांचा चांगला म्हणजे शरीर चांगलं राहत. ते आणि गावाकडे कसं कि तुम्ही कुठेही खेळा काही करा तर सगळ्यांचं लक्ष अस बाबा घरात. किंवा आजूबाजूची घरं म्हणा सगळ्यांचीच मुलं असतात खेळायला तर लक्ष असतं सगळ्यांच. आणि बैठी घर असतात नाही का समोरच अंगणामध्ये खेळू शकतात किंवा आजूबाजूला शेताचे इथे तर ते सगळ्यांचं लक्ष पण अस मोकळ पण खेळू शकतात मुल तस आता
मनही प्रसन्न असते. मुलांच हो खेळतायत बरोबर.
हा. तसं शहरांमध्ये असून मुलांना खाली एकटं पाठवायचं म्हणजे तरी पण ती म्हणजे असते ना का पालकांना असं वाटत एक एक म्हणजे एकटं कस खेळणार खाली किंवा काही नाही का नको काही एकटं जायला मग ते त्यांच्या बरोबर एक तर आईला वडिलांना कुणाला तरी अजून सोबत जावं लागत. खाली मग त्यांना खेळवायचं खेळवायचं म्हणल्यानंतर हम्म त्या नाही तर घरात बसले तर ते काय मोबाईल आणि टीव्ही ह्या दोन गोष्टींमध्ये असतात घरात
ब का
हम्म. तसं गावाकड त्यांना घरात जरी म्हणलं तरी घरात पण भरपूर पर्याय असतात खेळायला तर पहिले
साठी
अ चल्ल साठ म्हणा किंवा नाही का चंपल पाणी म्हणा किंवा सापसिडी म्हणा अस बसून खेळत होत. ते घरात सुद्धा म्हणजे हा म्हणजे तिथं काय असं व टी व्ही आणि मोबाईल असं काही नस
नसतेय काहीच नसते.
नसते त्यामुळे बाकीच्या गोष्टींमध्ये ते म्हणजे घरात जरी खेळायचं म्हटलं तरी बाकी भरपूर गोष्टी असतात खेळायला त्यांना आणि घर पण म्हणजे नाही म्हटलं तर मोठी मोठीे असतात तर रे का इकडून तिकडे असं भरपूर खेळता येत घरात पण त्यांना
गावाकडे जसे कौलारू घर असतात. त्या घरांमध्ये राहण्याची पण मजाच वेगळी असते कवलारू घरांमध्ये
बरोबर खरे खरे त्याची फॅन म्हणजे ए सी कुलर त्याची काही गरज
गरजच नसते त्याची बरोबर हो
उकळी हवा असते सगळी आणि म्हणजे रात्री पण मस्त
मस्त थंडीगार हवा मस्त बायकांचा घोळका जमा झाला कि ती वेगळीच मजा असते.
हो बरोबर
हम.
हम्म चालेल मॅडम
हो चालेल.
चालेल ठेवू म?
हो हो ठेवा हो.